हॅलो हॅलो
हात
हा अयोध्या काय म्हणायला माहिती काय आम बोलतेल ऐकून हॅलो याला काय आवाज यायला आहे क नाहीआवाज
बला
अयोध्या म्हणू लागल्या बोलतेल ऐकून बरं ऐका तर
ऐकाल की मी बोल
हं म्हण त्या म्हणूनच तू लग्न करून घेतलीस काय अह आम्ही आता बोलाल तो आमचे सर अस आमचा अभ्यास घ्यायचे मग आमचा अभ्यास पूर्ण नला की लपून बसायचो आम्ही मग लपून बसल्या क हुडकत यायची मलाग असं का करत होत मी म्हटले भिऊन त मग त्या म्ह म्हणूनच लग्न करून घेतलीस काय तू म्हणाल्या
हा पहिला व्हायचं तस असठवायचं पहिला असायचं गत अस म्ह हेच क म्हणजे आपण अभ्यास नाही केला कि पण बसायचं पोरद न यायचे किंवा जरी नाही अभ्यास केला तरी शाळेलाच जायचं नाही
खरच तिचं डोकं बघा की ती म्हणत्या ती म्हणत्या म्हणून लग्न केलेस काय तू
हं‌ हं
त्याच निभे ते मला हसायला म डोक बसलं इंटरनॅशनल वर
हो य व्हायचं कसं मला व्हायचं म्हणजे हा
अक्षर म्हणले रे गोळी घेतला नाहीस कने बीपीच तसंच झोपलंस कने आळशे पणा मग अक्षय म्हटल ये लक्की बघितलंस काय तू पण तू न म्हणता ए नाही ग मम्मी घेतला नाही बघ त्यांन खोटं सांगालाय तू बघितलंस असं म्हंटला काय अक्षय म्हणताना हम् घेतलोय मग अशीच मी आहात असं म्हटलं त्यान काय आणि म्हटला कशाची घेते मी गोळी सांग की सांग की हेनि म्हणता बीपीची मला माहित आहे
हा
म्हणजे सगळ लक्ष असतय आणि झोपल्या सकाळचं काय आणि मी बाहेर गेलो गॅलरीत सकाळी उठले उठले मी बाहेर जातो पहिला सगळीकडे इकडं तिकडं बघत बसते हो एक दोन मिनटं क होईना एक मिनिट काय होईना जातोयच आणि ते ढडेरा अस जरा झिरपल्यासारखं झालाय काय काय माहित ते पाणी मी नीट व्यवस्थित भरलं नाही हाय तसं भरलंय मग काय केलं त्या ह्याला कापड न भरता पाणी भरले म्हणून डायरेक्ट डेऱ्यालाच खाली चावी असते की नाही तर चावीलाच फडकं बांधलं म्हणजे पिताना पण गाळून प्यायले चलतय ना म्हणून आणि मी म्हणल अरे अक्षय डेऱ्यातलं पाणी गळालं वाटतं बहुतेक डेरा गळालाय का काय काय कळ ना काय कापडात पाणी साचलेलं गळालं असं म्हणलं रे न आणि ही झोपलेली आणि त्याच्यानंतर अर्धा तासन उठ ल्या आणि काय म्हणाल्या माहीत हाय काय
हा
म मम्मी पाणी दे ग मला मग मी दिलो डेरात पाणी नाही नव गळालय नव डेरा
हा
मी म्हटलं बघा अक्षय झोपलेली डार डोर त्यानंतर अर्धा तासन उठल्याने सगळं ऐकतच बस त्या म्हटलं लोहेबाई झोप्यात सुद्धा कान शार प हायत तीज
होय होय हुशार हाय ती
हूशार नाय त्या गोष्टीत असून काय उपयोग
बरं जेवलीस काय तू
जेवलो
काय काय केेल त सांग
आम्ही पालकचा गरगट्टा भात भाकरीे
बरं बर आजीला हाय काय बरं आहे छातीच
हाय की कमी दुखतंय हाय कमी जायचं आता कॉल झाला की एवढा जाणारं
तुमची आजी कशी पडली का नाही तस आमची कोमलताई पडली परवा सेम सेम तशे पडले दादा हायला ते तर फक्त हातावर भार पडल्यामुळे जरा हात दुखतोय तीझा
तेच चरबी असली की अंगात हाडाला काही होत नाही ओ चरबी नसली आणि वय असते कमजोर
काय करायचं माहिती का ते अ हे ते ब्लँकेट नसते काय आपलं म तसलं भिजत घातलेलं दोन पहिलाच सासूबाई च धू टला मग मला म्हणली जरा बडवू लाग मी लागलो बडवू आणि पुन्हा मी पोरगी हम्म् आम्ही दोघीच होतो कि म पुर्गी जागी हुती म्हणू मी आत आलो. आज आल्यावर लगेच कनाय काय केल्या आपण आप पलं पण ते निरम्यात वतल्या खाली आणि चोलल्या आणि आ एकटीच आपटालती. असं फिरवाय जे गेली ते तेच फिरून पडली खाली
अग बाई
पडल्या आणि आई ग किल्या, मी हिकडं आत आणि फॅनमुळ एवढं काय ऐकू येत नाई आणि बघतोय तर सामसु सुम झाल आपटत्याला आवाज नाई, कसला बघतोय तर ही खाली पडल्या की तुमच्या आजी कशा डाव्या साईटला पडली कनाय
ह.
तस ही उजव्या साईटला पडली, उजव्या हातावर मी म्हणलं बरच बरं मोडून पडला नाइसा, कोण करायचं म्हणलं तुमचं, घरातलं करायचं काय तुमचं करायचं म्हणलं एकतर तुम्हाला उचलायला पण येत नाही आणि त्या दिवशी मला तिला उचलाय पण येत नाही ग लई जाड हाय, मंजुळा काकी आय कनाय, मंजुळा काकी सारखी जाड झाल्या आता मग मला म्हणली थांब माझं मी उठतो, माझं मी उठतो थांब म्हणली. म उठली तिज तिच, आणा की तिला
काय ग बई
आणि असली बाई गत त्या दिवशी
मग एवढं शुद्ध नसल्यासारखं कशाला काय नडलय वय
उम्म
म आता विश्रांती सुरू असेल, रेस्ट
कुठली वि नाही खसखस मध्ये देत्या तेवढ्यातच आलेल मगाशिच लोटले मी आणि आले, ती रोड ला गाड्या येत्यात कनाय तेव्हा मास अस होतय म्हणू तुम्हाला म्हणल पत्रे टाका अस आडवं ते एकदा कागद लावलं कनाय माती येत नाय आणि मग अ दुकलं नाई एवढं काय तिज
मग नंतर नंतर नंतर काल जरा दुकालत, मी काय केलं दुसऱ्या दिवशी तिला म्हणलं हिला घेऊन बसा
धून मी धुतो म्हणलं. कारण तिचं धुणं ती धुत्या ती, माझं धुन मी माझं मी धुतोय ग हिकडं आमच्या तिघांचं फक्त हे धुतंय, ते बाकी सगळ्यांच धुत्या ती अस आणी मी मी धुतो सगळ म्हणलं थांब अ तेवढं सगळ तिज धुन माझं धुतलं सगळं म तिसऱ्या दिवश् ती म्हणली धुतो माझं मी, काय नाय म्हणली हाय कमी, म जरा अजून माझ ती जरा कळ इत्याच की तेवढी हाताला
म लई दुखतंय ते रक क्त आलेलं बरं खरं मुक्का मार लय वाईट असतोय.
काय
म आईच्या आणि काल गणेश दादा न कुंड्या आणल्या फुलांच्या केवढ्या छान छान काय आणि त्यांच्या कुंड्याच रात्रीचं उचलुन कोन रस्त्यावर ठेवल्यात मधी रस्त्याच्या मधोमध स्पीड ब्रेकर वर कोन ठेवलंय काय माहीत आणि मी पहाटेच उ उठलेलं सव्वा पाचला जाग आलती
हा.
म आईचं त सगळं करायचं होतं म्हणून मी जरा लव करच उठलेलो म्हणजे आंगोळीच्या आधी आवरायचं पटापटा म्हणून आणि गरम पाणी घेऊन गे लो आईला सग केलं सगळ आवरलो आणि ह्यांची कुंडी बाहेर ह्यासनी उठवायचं तर एक दिवसभर काम करत्यात ह्यानी कसली आणि उठवल्यावर काय म्हणणार एवढं हे करून ठेवलंय, कोण ठेवलंय, शिव्यादेत बसणार आणि सकाळ सकाळी. मं ते बरोबर वाटतंय व्हय, ते सकाळ सकाळी तसलं ऐकायला. म्हणून मी काहिच सांगितलो नाई, आणि अक्षय गेला फिरायला. आणि मी सारखं गॅलरीत येणार बघणार म्हणजे, तिथली कोण कुंडी न्हेली तर, आणि रसत्यावर ठेवल्या ते ठेवल्या तिथनं आणि एक एक कोण तर न्हयचा प्लॅन आसला तर. म्हणून मी सारखं गॅलरीत येणार, बघणार, आणि जाऊन झोपणार, येणार बघणार जाऊन झोपणार. साडेसाहा पर्यंत तसं केलं मी.
हां. मं.
साहा पर्यंत तसं केल मी आणि नुसतंच येऊन ऐकाकी. की नुसतंच येऊन असं जरासं पडलो, एक मिनटं आणि तोपर्यंत त्यानी उठून कुंडी आपल्या आपल्या जागेला हाय तसं न्हेऊन ठेवलीत काय. कुंडी कुठं गेली? मग बघितल्यानंतर मं जरास पुढं जाऊन वाकून म त्यांच्या दारात ठेवलेली होती म जाऊन झोपलो.
हां.
लय बाई सकाळी मज्जा आली म्हटलं कुंडी कोण फुलांची कुंडी सुद्धा ठेवत नाई.
मला वाटलं चोरून न्हेल्य क काय सगळ्या.
आवा लई छान आणल्यात तेनी, कसलं मस्त म्हयत्याय काय एक मोगऱ्या तं वेगवेगळं पाण्याच्या शोच्या लय छान आणल्यात.
बर बर मी वांग आणि शेवग्याच्या शेंग मिक्स केलीती आमटीत. आणि भाकरी भात. आंबे होते, ढोकळा केलता. व्हय बाई एकच दोन दोन भाज्या खातच नाहीत शाहने एक भाजी तशीच ऱ्हात्या.
चांगलाय तूमचं एकच रबरबीत करतायसा, आमच्यातं दोन दोन भाज्या सकाळी दोन भाज्या संध्याकाळी दोन भाज्या आमटी भात नास्टा आणि वेगळा.
हम्म, हा इकडं काय नाही चालत तस एकच केलं तरी बास होतं.
किती छान, एकच पट दिशी कुकरला जरी फोडनी टाकली इकडं भाक
ए थांब आई ग कस ढकलल्या मला बघा काय गं?
काय बाई एवढंस ते मूल तीनच माणसं तर दांगा धुडकूस पतं संस्था गावगोळा करताय.
ह
वातावरण असलं झालंय, किती वड खाऊ आणि किती नको असं वाटलंय
होम्
तुमच्या इकडे मिळतय का वडापाव?
मिळतो, वडापाव मिळतो पाव वडा मिळतोय. टेस्ट एवढी नसत्या नसत्या एवढी
मग तुम्ही काडा की
नको बाई
आई तयार करून द्यायचं घरातन, तयार करायचं पीठ वगैरे आणि ब बटाटे वगैरे, सगळं तयार करून पार्सल द्यायच तिथंन नुसत तळायलाच लावायचं त्यांना.
हम्म काय नई बाई जाऊदे तिकड आता काय करायच नाही दोन वर्ष
तुमच्या त्या, त्या ह्याच्या काय ते गॅरेज नाही काय तुमचं
हा.
जरी घातला तरी आई शपथ प्रॉफिटच प्रॉफिट ढीग अहो तस नाही करायचं. सगळं त्या, काय वडापावचा?
होय. वडा पाव पाव वडा होय म्हणजे? हा हा ह. हं.
सध्या कॉम्पिटिशन आहे. हम्.
हम्.